आवाज ते का
हा ये मग गस येतन उठ आवा
हांां मी माझं कॉल झालं की मग तुमचं लावा
हा लक्ष ण तिथन कॉल केलं तर असं चालत
काय ते
कल रिपीट झा झालं तर चालतय का
काय ते काय माहीत नाही आहे
हम
मी कधी जॉईन चालायसा
मी आज आज तुमच्या सोबतच फस्ट कॉल आहे.
होय काय?
हा
माझं दीदी माझं झालेलं आजपासूनच चालू झालंय माझं.
हा किती
काय ते?
किती कॉल झाले?
आता तुमचा आहे ते तिसरा.
हम्म
हम्म
काय करालायसा चहा पाणी झाला?
आता आम्ही आलोय.
हा हा तुम्ही काल कॉल केला होता. पण माझंच काम चालू होतं आणि हे हा मग नंतर न करायचं म्हंटलं पण ते नंतर काही वेळ मिळालाच नाही.
हा आहे का तुम्ही
आ हो.
स तं
तुमचा आवाज हां तुमचा आवाज येत नाहीये.
हा म्हणजे जरास रेंजमध्ये या की आवाज
हॅलो
काय ते?
आवाज येतोय काय नाही?
तुमचा आवाज कट करालाय आवाज येत नाही आहे कट यायलाय आवाज.
मी रिटर्न करू काय.
अ चालणार आहे की नाही काय माहित नाही. जरासं रेंज मध्ये या की बाहेर असं नाही तर मीच येते थांबा बाहेर. आता येतय काय?
हॅलो हॅलो
हॅलो ह आवाज येतय काय?
हा येतंय.
हा हा हा
नाही.
हॅलो
हॅलो
हा बोला की. हॅलो
हॅलो हा बोला.
हा काय करायलाय?
नाही. म्हणजे असं लवकर हे होत नाही ना.
आता काय करायचं आता ते.
हा, तुम्हाला म्हणजे याची माहिती कोण दिलत?
हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो